हॅलो
हा बोलत
हॅलो
हॅलो
हा आणि काय केला उन्हाळच हॅलो
हा बोल की. आवाज येतोय ना?
उन्हाळा हाय. होय होय उन्हाळ्याच आणि काही केला म्हंटलं.
पोह्याचे पापड केले हो, शाबूचा पापड केलो, पोहा्याच
कस करत्यात?
ह फराळाचे प्रकार सोप सोप सोपच हाय सोड, कोण गाळून पण करतोय चकलीचे पापड असं पोहे भिजवायच जरा जास्त पाण्यात. आणि ते मळायच मीठतेन घालून जिर जरा घालायचं आणि ते गाळायचं ते च कलीचा प्रकार पण केल तो मी गेल्या वर्षी आणि याव शिकाय गेलो जरा जरा पोहे भाजून घेतले. कुरकुरीत होईस्तोवर. आणि मिक्सर व दळो एक किलो पोहे थोडे थोडे घालून आणि नंतर ह एक किलोला म्हणजे वाटीन मोजून घेतलेल चार वाटी पीठ झालेलं.
हा.
एका वाटीला दीड वाटी असं पाणी ठेवलो गॅसवर अस आदान करून म्हणजे चार वाटी त्यांच्या सहा वाट्या पाणी झाल. त्यात मीठ टाकून ती अशी आपण तांदळाची उकड अक्कल काढतो तस करून आणि हा अंडी पापड डलं कसं पीठं हे केलासा बघा शिजवलासा तुम्ही
हा.
अंडीपापडाच तस तसच होतंय ते पीठ. हा फक्त ते मशीन मध्ये तस दाबलो. तुम्ही तांदळाचे केली मी पोहायचे केले.
चांगलं होतेय हा करायला पाहिजे. हम्म हम्म
ह्या वर्षी मस्त पोह्याचेच पापड तीन किलो झाले. एक किलो, एक किलो, एक किलो अस तीन वेळा केलो.
एकटयानीच केला?
होय मी एकटीच करते.
हान हा
माझ्या घरा शेजऱ्या आहेत ते सगळ्या कामाला जात्यात.
हा हा त्यामुंळ,
हम्म त्याच्यामुळे मीच एवढी घरच असते माझ ते ब्लाउजचं काम चालू असते ना त्याच्यामुळ.
हा हा,
ग ते बघत बघत मी तेवढं, पोरगी होती माझी लाटत्या.
हा,
एक किलोच काय होतय लगेच, एकदमच जास्ती तर राडा करत बस.
हा हा,
थोडं थोडं होत होऊन जात. पोह्याचा भारी होतात पापड. आणि शाबूचे पापड काय ते आपले उपवासाचे नसतात का बटाटा किसून. शिजवायचे आणि ते पळी पापड़. ते गेले आणि जरा तिख सांडग केलं एक दोन किलोच,
हा हा कलवंदा.
हा कालवनाचे आमटीचे.
हम्म हम्म
त्याची पण आमटी आमच्या घरात आवडते सगळ्यांना.
होय आम्ही पण केलय की.
हम्म
अ ती आमटी कशी करतायस?
काय ते? हा काय म्हटलीस?
आमटी कशी करतायस म्हंटलं?
हेजी सांडगेचे.
हा,
सांडग्याची आमटी या फोडणीला कांदाच कालकेय. आणि तूरडाळ. पहिलं सांडगे जरा तेलात तळून घ्यायचे म्हणजे भाजून. तेल घालून आपण गवारी कशी भाजतोय. जसे, आणि, आपली कांद्याची फोडणी देऊन, तूरडाळ आणि ते घालायचं आणि आमटीला फोडणी टाक. जरा अस हा शेंगदन्याच कुठं घाल तू
हा हा
सिम्पल सिम्पल जेवन लय छान वाटतंय ते आमच्या घर जास्त मसाल्याचं जेवण
ह आमच्यात पण नाही कधी तरी एकदा आठवड्यातनं एकदा गिरवी टाईप करतोय ते पण नको वाटतय.
हम्म फक्त नॉनवेज सारखं असतय‌ सोडं आमच्यात. खात्यात आम्ही खातोय सवयच हाय त्यामुळे जास्त मसाला व्हेज मध्ये तेन चालत नाही आमच्यात. त्या सगळ्या भाज्या सेम. सिंपल सिंमपलच करायच हाय.
हा हा.
आमच्याइत तुला सांगतो मासे लई असतात नदी जवळ हाय आणि आमच्या घरातले लोक जातात नाही सुट्टी मिळल तवा धरायला.
होय.
नाही एक तर एक दिवस असतेच मासा.
मासे मग ते काय भाज तळतायसा हा हा ते रवा लाव
हा रवा लावून कॉर्नफ्लोअर आलं लसणाची पेस्ट. तशी हा नुसतेच की कधी फ्राय करायचे कधी आमटी करायची. मासेच मुंडक्या मुंड क्याची आमटी करतोय.
हा.
आणि बाकीचे फ्राय करायचे.
हह नाही त्यात पण मासेची पण ताकत असते म्हणतात ना काय म्हणत्यात मेंदू मेंह तु तल्लक होतय मासे खाल्यावर.
मासे खाल्ल्यावर होय हुशार होतात मुलं मासे खा मासे खायचे असतात. मासे खायचे असतात चांगल असतय गरोदरअस गरोदर असल्यावर पण खाल्ल होत पण गरोदर असल्या खायच नसतंय.
होय.
हा गरोदर पणात खायचं नसतय पण डिलिव्हरी झाल्यावर मुलाला चारायसाठीचं आलते.
ह ह ह, ह.
ठीक हाय बाबा म्हटलं पाळन तेवढं. आता रोज खाणाऱ्या माणस साला कस वाटतयं सांग. घरात करायच आपणच करायच.
खायाच नाही.
हा. मी लग्नाच्या अगोदर काय खात नव्हतो.
हा.
पण इकडं आल्यावर सगळं खा करायला पण शिकलो. खायला पण शिकलो. तर रोज उठून- - तेच आपल्याला जास्त टाईम वेळा करायचांय म्हटल्यावर
होय होय.
सासू दंगा केली.
का?
करायचं बी खायचं बी म्हंटली. पोरा बाळासनी घालायचं पण - -
ह हा.
आपण नाही करणार तर कोण घालणार?
होय, होय.
तसं म्हंटल्यावर मग ते बडबडतान करायला पण शिकलो, खायला पण शिकलो‌.
हा, हा.
त्याच्यामुळे आता काय वाटत नाही. मासे साफ सण काही मी करत नाही सोडा - - अजूनपर्यंत खात ते नाही पण ते जेवण तेवढं करते.
हा, हा.
सगळ साफ तून करून दिल्यावर
कोण करतेय मग ते साफ तेन?
ते सगळ सासूबाई. नवरा.
म सासुबाई तुमच्याकडे आहेत?
नाही ते सेपरेटच आहेत, ते धाकटे दीर आणि त्या सेपरेट राहिलेल्या. पण असं काहीतरी यात्रा हा बोलतात सगळे यात्रा वगैरे असल्यावर ते सगळे ए एकत्रच असतंय. मग शिकवणारे लोक असतात की बघत ते बी
ते तसच हाय कुठं पण जावा तुम्ही.
हा. बघवत नाही भाऊ, भाऊ चांगल राहिलेलं. कायतर, कायतर सुरूच की
होय, होय. आणि अंड्याची पोळी तेन कस करतायसा?
अंड्याची पोळी मी सिंम्पलच करतो बाई तिखट, मीठ घालून जरास कांदा वगैरे घातलेला खात नाय. पोरं कांदा काढून टाकत ऑमलेट मधलं कांदा भाजत नाई, नाई. ते करकर तसाच लागतोय. हा बुरजीत वगैरे घातला म्हजी तो आधी आपण भाजून घेतोय मऊ पडसतोवर ते ऑम्लेटमध्ये घात लगे राहतोय ते काढून टाकत्यात पोरं
हा.
याच मग त्यापेक्षा मी ते सिम्पलच पोळी करतोय.
हा, हा.
तू करतेस का कांदा वगैरे घालून?
नाही नाही हेंना पाहिजे तस करून देते, आमच्या बाळाला तशीच कर तोय मग जिरं, जिरं, मीठ तिखट घालून
हम्म, तसंच
अंड्यान पण छाती भरत्या काय?
नाही काय नाही होत अंड्यान. उलट अंड शिजवून वगैरे एका रोज एक चालत जा चारायचं बाळाला. गप्प बस
आता आणायला पाहिजे, ते कोणतर सांगितलं छाती भरतेय म्हणून तवापासून जरा बंद केलंय.
नाही ग मा मला तर काय असं ऐकून पण माहित नाही बई अंड्यांन छाती भरत्या. उलट शिजवून रोज एक अंड चारलं तर पण चांगलं आहे बाळासाठ
हा, हा नाही त्याला जास्त भुका लागल्या म्हणजे खात तो एक.
हा मग शिजवून वगैरे चारलीसच तर चांगली गोष्ट जरास मीठ टाकायचं. श्रावण महिन्यात कुठं, हा
खात, नाहीत एक महिनाभर
हा मुलांसाठी करायचं मी पाळते, श्रावण फक्त तेवढं पण करायला लावतातच घरात मला आमच्या रोज खणारे माणसं का ऐकत नाहीत बाई पण मी तोंड पाडतोय देवाला काय आता सगळं माहिती. काय म्हणतो.
होय.
होत तेवढं. खात नाही ग देतोय मी करून. तुम्ही पाळता.
हा आमच्यात पाळत्यात.
हा. आणि काय म्हणतेस.
मग आणि काय नाही बघा.
तुमच तसं जास्त यात्राला. हा रव्याच्या कशा भिजत घालून...
हा भिजवल्या चार दिवस भिजवल्या. पाचव्या दिवशी... शिजवून कुरूड्या पाडल्या.
हम ते पण छान होते ग आंबूस लागतय. तांदळाची चकली...
अं तांदूळ आहे ना एक आठ दिवस भिजवायचं, रोज पाणी पदलायचं एक आठ दिवस... आणि आपण... ह्याला कस पेस्ट करतोय काय म्हणते त्याला आंबोळीला तेन तस बारीक मिक्सरला करायच.
बर आणतीस. शिजवायचा.
हा पेस्ट करायची आणि सकाळी शिजवायच.
हा काय चकलीच्या साच्यात तेवढं घालून...
चकलीच्या साच्यात घालून
काढायचं. लय खुस असली की ती मोठी फुगत्या. न्हाय मोबाईल पाहिजे. तिथं काय आहे बघ, अव तिथं काय आहे? बॅटरी घेऊन ये जा बघ. आपण बॅटरी घेऊन येजा, बॅटरी घेऊन ये जा लाईट लावूया, घेऊन येजा. बघ तिथं हाय. तिथं हाय. मग आणि?
लाय वाटतं. मोबाईलच मागतोय का? म आता झोपेल का मोबाईल घेतल्यावर बघत बघत? तेच की, मोबाईल घेतल्यावर बघत बघत हा, ठीक आहे ठेवू का?